ह
अगं ते काय आलं सांग अ ऑलरेडी कंप्लीट दिस तस् भक्ती पाटील नेक्स्ट कॉल म्हटल काय आणि झालं ते प्राप्त झाला झिरो सेकंडचा ऑडिओ प्राप्त झाला असं आलं आणि पुन कॉल झाला घा कॉल लागला आता बघ पुढचं काय यं दोन मिनिटांनी करतो
ते तस का वा तर
होय
मी जरा एक मिनिट दोन सेकंड थांब सॉरी मी ठेवतो
शिराज काय रे काय झालं पप्पा ते साहेब गेल्या म्ह जेलला चवार आहे पप्पा अजून आणून शिवाजीनगर मधून म भेटते मी काय सांगतेय जेवणाच
हा बोला आत हॅलो
अशलाय
या आलाय काय मी येऊ हा
अग आदेश गेलाय कि उशीर
हा कुठं गेलाय
म काय नाही पप्पा न्ना अजून काय सांगाय नाही मला
कुठ
अजप कची वटला इन म्ह नाच हा काय नाय त्याना जेवाय वाढतें दोगांना बी गबस विषयबद्दल दुसरं बोल गणित गबस
त्याचऊ ना आता एवढ्या दिवस हा ला तर मग आपण दोघी पण रामेश्वर म्ह
काय
ठी का आहे
हम्म
कात तुला कामात
पुढच्या सोमवार पासनं येतो म्हणून सांगायचं त्यांना.
सोमवार पर्यंत मी येणार नसेल ना.
काय सांगायच आपल्याला जवळ जमते तवा.
दहा-वीस तारखेपासन येतोय म्हणून सांगूया.
ह
थांब ठेवतो. जेवायला वाढायचय त्यांना.
सईडला ठेव की मग.
नको.. नको. ऑडिओ म्हणजे होत. नाही म्हणजे बोलल्याशिवाय होत
होतय ग होतय. आता आम्ही मगाशी होऊन पण बोलल्या तरी पण तिच प्रश्न आले नाही? तो प्रॉब्लेमच झालाय.
टास्कचा लिमिट सपलं असेल. त्या-त्या वेळेस ते ते कमप्लीट करायचं असेल?
नाय टाकल्या तेवढ्यात कम्पुटरान सांगितल
होत्यातच की आता कंप्लीट.
खरं टास्क फोन मिनिट पूर्ण व्हायला नकोत होय.
मिनिट पण होतात की. एकशेऐंशी मिनिट निवांत झाले असतील? हा
सहाशे-ते वीस सेकंड आलते.
हट्ट.. मिनिट मध्ये बोलोय सांगाया लागलिया?
आज खर टोटल मोजताना. ते सहाशे-तीन सेकेड मोजले दोन
कुठलं दोन ग.
ह्म्म.. मग आता जेऊन जाणार हाय काय?
आणतील की. हॅलो बोल.
हा..
बोल. तू आता काय करणार सांग मला?
काय नाय. जेवणार आणि चप्पल बघून, जॉब बघून
बरोबर चालतय. ठेवते मी फोन आता. तीन जेवायला वाढायच. झाल..
ठीक आहे, ठीक आहे.
थांब बया हा.